हॅलो
झालं का जेवण?
हॅलो
हाव झालं हा झालं ना म्ह- म्हणलं.
ह्म
आवाज नाही येते का?
आवाज थोडा थोडा गुततोय तुझा.
हाव का. आता येतोय का?
हो. हो येतोय येतोय.
हम्म हम्म
काय केलती भाजी मग?
फावज,
भाजी काय केली होती?
आण तो.
आवाज खुप गुतोय आगं तुझा.
आणि हे,
हो का.
हम.
जोरान दचपडल होतं. चकुल्या केल्या, भाजीला काही नाही ना गं. रोज जरी घातल्या मी आता, तो म्हणतो तू मो तो मोबाईल सुधरून आणला म्हणे, भाऊ कोमल अडीच आहे.
हम नाय मना बाबा माझं आहे म्हणा.
परेशान करत होती म्हणजे, तुझं नाव सांगितलं त्यांला.
पोरांचं पण लईच, पोरांना लईच मोबाईलचं येड ये
सकाळी पण म्हणल तो तुझ्यापोरीसाठी. तुझ्या पोरीसाठी होती त्यांच्या रागा.
हा. तसं कर मग.
हडळ तर दर्शक चामकल्यासारखं झाला फक्तं.
हे झटत होती मी. त्याला त्या दर्शक चमकल झाला, त्याला डाऊट आलं लगेच.
हम हम.
धन्य आहे बाबा, चांगलं घर ये. दोन दिवस आणला म्हणलं तिचा, सकाळी नेऊन दे ने.
हम. कै नाही बोलात मग.
अहम.
परेशान करणारं सकाळी आता.
हां. काही नाही उद्या शाळा
हो ना, मग मगाशी तु कॉल केलता का हम्म. मगाशी कॉल केलता पण, मग माझ्या मुलीच्या वेण्या घालायच्या होत्या.
हा. हा.
गुंता काढायचा होता.
रात्रीच घालून ठेवते का वेण्या.
नाही ना, दोन दिवसांपासून केस मोकळे.
हा हा.
आता तेल लावलं आणि, एक वेणी घालून झोपायची आता. गुंता आहे, थोडा थोडा गुंता काढला. सकाळी ते कंगवा जात नाही, डोक्यात मग रात्री मोकळे असल्यावर.
हम्.
एक वेनी घातली ढिल्ली सकाळी दोन वेण्या घालून भाग पाडणे.
सकाळी आवरत नसेल बाई, तुझं तर मग.
लैच चिडचिड करते ती केसानमुळं.
बस पण लवकर येथे तिन सकाळी.
साडेसातलाच बस आहे ना,
ती चिडचिड करती असं वाटत केसच कट करून टाकव केसात जीव ईतका आहे ना.
छान केस ग तुझी.
जीव केसा मधी माग कट केला तेव्हापासून खराब झाले ते! ह कट केलते उन्हाळ्यामध्ये.
हा ना
हे घर बंद होत ना.
नाही. खालून खालून थोडी कट करत राहायची मग वाढ पण फुटते केसांमधून
हा मग खालून खालूनच कट करत राहते.
हम्म तिच्या शाळेत तिचेच वाटतात थोडे लाॅग केस बाकी तेचे नाही वाटतं.
नाही कोणाचच नाही सगळ वन डेस पोरी फुठत पाहिलं असलं,
तिच्याच फक्त ह वाटतं मला
हाईट त्या जास्त हे फोटच पाहिला असेल तु.
हम्म लक्षात येतं ना तेव्हा.
थड गेर बस येत नाव त
मी सहसा बाहेर निघत पण नाही आता.
तीच्या क्लासमध्येध्ये सगळ्यातच लंबी शूज तिचे.
ती बाहेर पण निघत नाही ना आता जास्त.
नाही. हाईट चांगली नग त् तिची त्यांच्यामुळे तसं हे तिला. आणि आवरत नाही तिला साडी घालून देईल त्या दिवशी तर कुठे आवर ती- नको म्हणते तिला, तिला सन नाही आवडत साड्या आणि सोड्या- राडा पोरांसारखा लागतो त्या पोरांसारखं लागतो तिला.
बघु मग आता पोरींना तीच हावस असते ती.
हम्म चिडचिड करती असं का साडी वगैरे घातली लय चिडचिड. तन वीड
सकाळीच पण लवकर उठावं लागत ना. आता आपणच काणी आपण तसं बघायला गेलं तर आपल्या जनरेशन मध्ये आपण का नाही बारा वाजता, आपण बारा वाजता शाळेत जात होतो त्या मानाने त्यांची कमाल, साडेसात ला शाळेत जाता ते येतात परत, ह
हो झोप येऊ लागली.
हॅलो!
झोप येऊ लागली म्हणलं, झोप येऊ लागली. आज लय काम केलं ना ग त्यांच्यामुळे हात दुखु लागले त. पाठ दुखू लागली, ओझ उचल मी
हम्म हम्म, बरं मी एवढा कॉल सबमिट करती आणि मग परत एक कॉल करते तुम्हाला.
हो हो चालेल.